हॅलो
ते नाही, बातमी चांगली हाय का बसून.
दुकानदार खालचे आले तर-
त्या
हा संजी दुकान संजीव दुकान पटमलालाग आहे काय. पाठीमाग लागला काय नाही . दुकानदार खालच ते हम्- नु पा सांगले होत की तुला लाई म्हणेे
हम
खरां
करत त नाही म वस त वीस तर नाही करू
मी सांगल होत क तु जास्त असं गेला म्हणून आणि उडी बिडी मारलेला म्हणून
हा माती म्हणजे काय नाहीित ते चांगा परत
चवकशी केला नाहीस
कायक
अग वय
दयत कुतो
तुला सोरां जातं का आमच्या विचाराला
मझ तो
आमच्या दुकानासाठी रूम विषय झालता ते सांगालचा अरे रूम भाडत रूम बाढत येणार नाही भांडच्या खातर चार्जिंग गाडी वा फोरगा होता
हा ह ना
दिस वऱ्या विचारलाताय
कोला पण फ ना
मला सोर्या म्हणलं असंत्राला विचारलं आ अजून एक को दुसऱला सांगितलं अजून एक कोण घेतले
श
अजूनक फिराल कोण गेले
हेेततीे
किं म्हणला सौऱ्याणला दो दोन बातम्या सगितत एक चार्जिंगवाले पोर्याचा आणि अजून एक कोणं दुसरं गेणून सांगितला
का
आा
त्या दोन स्वर्गासाठी त्या
नाहीी अजून एक कोणता दुसरा सांगितत असू सौरा्याला
काय नाही विचार विचाराला पाहिजे म्हणजे आम शेजारचच नाहीेत होत ना
सौरा्या म्हणला तुझ अज एक सांगितला आणि पळाले कोण गेल तर बोरक त्याचा एक सांगितला
हो ह
हम्म
ह
म आणि का हॅलो हा येतं दुकानात जिमला
गिराक कोण खेळत पाण्यास पाहिजे लाय म्हणून
हा जिमडीकंतगनी
जिमला गेल तुके तुम्ही जाताय नाही
मज वे जलाजून केलले दोनमनने
हा हा मगग होता कॉलेज चालवाय क कलेला कालरावाज तुे
अरे मग किती दिवस दोन तीन दिवस माझा गेला नाहीस
नाहीही गलो शिकवत चांगली शिकवत सोपाय ब
लई घेतात का?
अ हा होय अह
अटेंड प्रत्येक लेक्चर अटेंड करत नाही तेवढंच दोन अच्छा किती होतीलल तेवढं शक्य होतीलल तेवढ क्चर अटेंड करतोय.
हा नाही तर पळून जायचं
हा हा पळुन जातात.
कुठ जात त्यात कुजून बसताय मग तुम्ही बर बर
स्टँडवर रहायचं आंबेड आंबेडकर उद्यान आहे. कॅफे आहे इंटिश कॅफे ते नवीन झाल्या.
भंगारा वडाचं कॅफे आहे ते सोड कॉलनीमध्ये साध आहे साधे छप्परी लोकांचा आहे ते स्टँडर्ड पाहिजे असलं स्टारबक्स नाहीतर मॅगडी, डॉमिनोज स्टॅंडर्ड माल आहे इकड आपण उगच ते ते पत्रांच्या हेचात जाऊन काय उपयोग नाही.
हा हा
अ भजी गारय की तुमच्या दुकानातले लोक फोन कराल्यात. त्या म
हा हा आणि काय तुमचं काय चाललंय? जेवण झालं काय? ह हा जेवण झालय?.
तेच झाले जेवण जेवण खात खात भजी बिजी खायलोय.
हा हा खाय कामदल हा बसतो काय नाही.
हां
हं हं
हम्म
ते त्यांना पण ते काय बाय अँप चालू करायचंय ना?
हां हां करून देऊया आपण
होय दिवूया की
हा कमिशनचा काय विचारा
ह कमिशनच काय तनी देतो म्हणल्यात की
हम्म चालतंय हम्म
आणि काय मग
काय निवांत चालू आहे बघा तुमचं काय?
आमचं काय बसलोय निवांत त सांगलीला सांगलीला जाऊन आलो. बोलायला लागते आपला आता बोलणं रेकॉर्डिंग चालुय आणि काय मग बाळूमामा ला गेलतो काल अमावशा होती.
कुठ लिंगनूरला का अदमापूरला?
आग मग इथं गावात?
गावात गेलता होय आम्हाला वाटलं लिंगनुरला जाततत पोरपोर तिकडे गेलता काय त्याला कसं काय केला लल
ह ह तिकडं टू व्हीलरनं गेलतो.
हा कोणकोण गेलता किती जण वगैर काय काय
अ -
कोण कोण गेल
आम्ही तिघजन गेलतो आणि शंब आणि गाडी पन दिनची होती गेलो इथनं बा मलिक
तु जुनी
बभंगारातली होती आणि
तीवय पन्नास रुपयाला भाडतनं घेतली.
ह ती आणि तीतनं गेलो आणि गेल्यावर नं रिटर्न गेलो परत ना गे तिथ आरती चालू होती. परत्न प्रसाद बीसाद खाल्लो जेवलो
काय होतय?
प्रसाद काय शिरा, भात, आमटी
हा मला वाटलं मला वाटलं ना स्पेशल काय तर करणार आते काय स्पेशल कायित का याला कोण
ह्याला नागपंचमी देवळात हे असतय की
कुठं
हिथ वर कॅनल वर ते डोन्नी महाराज येणार आहेत ते आमचे शेजारी घेऊ ह आमच्या शेजारी घेऊन येणार आहेत
कुह
आणि परत मागच्या वर्षी सांगत आणि मागच्या वर्ष मंडप तन घसलेला ना तस ह त प
हा हा हा
कास आहे
हा हा
ए काय नाही म तुमच्या ते महाराज कसं आहेत ते हे आहे ना हो मंदिराच्या त्या यात्र माल्यावर असं कोण आणतय पण नाही असं आहेती मग तेही नाही बोलावायला लागते
म्हणजे आता तू तू आपण नाही तर मी बोलले तू बोलला
होय ए खर त्यांना पैसे देन द्यायला लागत म
किती दल लागली
त्यांचं काय बजेट असतंय ते त्यांना आणायचं पर त्यांची पूजा करायची
हां
अ पूजा करून झाली की पाणी घालायचं ते भंडारायची ते पिशवी घेनयची आपल्या गल्ल्यावरय त्यांना पूजा करायची पाय ववायचं
हा मग काय फायदाला होते
चांगलं असते देवाशी माणसं घराला आलेली
हा ह हा असं मला माहित नाही ते भाडे किती ज गाडीच
ते एवढं मला काय माहित नाही हो
हे ना आमचा माल टाकायचा बेडगला लििकणं बसला बेडग्याला गाडेवाला काय नाही म्हणालाय गाडी का आम्हाला सोडलाय दुसरे दुसऱ्या गाड्यावरला कोण ओळखच आहे मग गण्या्याला विचारलेलं आहे पाातल्या्याच्या
हो हो ंड्या आत पैसे कोण देणार आहे पैसे कोण देणार हॅलो
हॅलो
कोणल
ते पाटलंच कला विचारलं आणि ते हजार रुपये भाडं म्हणा आली गेली पण रवडत नाही आणि काय म बारकीकडे्या हजार रुपये म्हणाला मोती गाडी सातशे रुपये घेत्या गंडवाल्या आम्हाला येऊन
म्हणजे चाल होय त मोठी माणस आहे म्हण दोन तो माणस गेलो बारत्यान
ह म्हणून कंडवा मी रोजीच म्हणले एक दिवसले का होई ना ते आप कायमचा माणस सशे रुपयालाा
यच मान तुमची गाडी बोवायला गेली तुमची
नाही
मग कुठली कि नाही मला ऐकायला म्हणालं
कुठले रे
कुठली मला माहिती आता
अर हे आज की आज आशियान ची मीटिंग आहे आज सगळी डेरीवालेच बघ म्हणजे ते आगच्या घराकडच आमचं परत आणि दोघं त खताव बिताव ही सगळी ह्याला गेल्यात गणेशवाडेला
हा हा
कसा जाोो प्रोतो कॉल तस शिकवणार आहेत आज प्रोटोकॉल टेस्टिंग मग ते सर्टिफिकेट घेणार आहेत तेवढा विच हा त्या आमच्या पप्पात ग केलं सग मोठी गड ना मोठी गड घेऊनच गेल्यात सगळे एस विद्या सगळ्याच म घेऊनच गेल्यात
करा नंतर राहिलेला फोन आहे ना की उद्या फ्या हो
तेस हम्म तेस गणी का म्हर नी चालू करणार होता
होय तरनार त घना पण ते जरा काम चालू झाले ना घरातलं ते ते त्यामु ह् अ
काय चालू झालंय
घरात जरा काम होत मग घर तेन बांधाल त
कोणाचं हो तु
ांसस की हा मग घरबिर झालं आता परत ना चालू करायच की परत आता भुट्टा चालू नाय जा बस ना
ह ह गुद्ता बंद करणार आहे का इथिक च बंद केला काय काय चाबा हा हा मग शिल्लकत काय नाही अजून शिल्लकत काय संपल्या
अ शिल्लक पण आहेत संपल्यात पण
हा म्हणजे शिल्ल काय ते आतायं ख त्यात कि उद्याचे दिवस का नाही हा चालते क शेवटचे एकदा खवया मग चालते शेव काय